हॅलो हा याला का आवाज हॅलो
काय खरय
काय नाहीव बसले त आं
हॅलो
आवाज कटवाला आहे हा बोल हां बोल की हा यालांग माय हा याला आहे बोल की
मी आज जाते ना
स हो झालाय बघ तुझा
करणार आहे बाई आज दिवसभर खान जमले मी तेे गेले होते. इथं आले होते ते एसटीच पास ते करायचं. फुकट होत ग ते फ्री होत मगं करायला गेले होते. एवढी गर्दी मरणाची गर्दी हो कि मी
हम्म हम्म हम्म एष्टीच एष्टटीच म्हणजे काय आहे ते?
ते पास ग आता ते अर्ध तिकीट ते आपण कस एटीम असल्यास एक कार्ड मिळणार आहे. मग ते इथं बाहेर चौकशी केली तर अडीशे रुपये, कोण दोनशे साठ, कोण दोनशे सत्तर रुपये घेतय इथे एक जणांचा वाढदिवस होता. ते यामुळे सगळं आयुष्यमान, कार्ड आभा कार्ड, रक्त तपासणी परत अ शारीरिक तपासणी सगळी होती आणि अ आधार अपडेट होत परत ए एसटीच पास होतं एवढी गर्दी होती म्हणती दुपारी एक ला गेलेले पाच ला आले. घरी झालं पण ते एसटी च पासच काम आबा कार्डच झालं ते फायदे ना ग आपल्याला तेवढं ते आयुष्यमान कार्डचं काही काम झालं नाही माझं
हम्म हम्म् मग त्या इष्टीच्या पासच फायदा काय आपल्याला?
आपल्याला कस होतंय अर्ध तिकीट ते काढायचं असतय कणी हे आता एक ऑगस्ट पासून कंपल्सरी आहे म्हने हे आपलं ते हे एसटीच पास आहे की नाही पास म्हणजे पास म्हणजे पास नाहील काय वेगळंच अस शब्द आहे ते का आ ते म्हणजे आता जर हेस ना तर मग फुकट तिकीट घ्यायला पाहिजे असं एक ऑगस्ट पासून जर तुमच्याकड नसल का नाही ते मग फुल फुल तिकीट बसणार ग मग ते हे दाखवायचं. दाखवलं की अर्ध तिकीटच मिळतय असं
म्हणजे आता अर्ध तिकिट नसलं तर ते बंद होणार मग
हा हा पाहिजे नाहीतर मग अ तुम्ही फुल तिकीट काढायला पाहिजे.
हम्म हम्म हम्म
आणि आबा कार्डाचं पण कसं आपल्याला दवाखान्यात एका दिवस अचानक काय मोठ ठोकाय झालं तर ते आभा कार्ड असलं की नाही त्याच्यामध्ये पाच लाख काच्या आत बाहेर असं रख कम असले तर आपल्यालाळ तिकडनं, म्हणजे वरूनच मिळते आपल्याला मोफत होतं सगळं एके एका ठिकाणी कमी हच्यात असतं एकक ठिकाणी मोफत असतं आयुष्यमान कार्डाचं पण कसं ते विमा उतरायचं होतं पण ते माझं बारा आणंखी नंबर नाही आहे रेशन कार्डला त्यामुळ काही झालंच नाही. एसटीच्या पासला तर एवढी गर्दी होती म्हणतीसा सगळ्यात जास्त तिथंच गर्दी होती. अक्षरशः
काय का ते झुंबड लावले असते.
आणि फ्री होत त्यामुळे गर्दी होती सगळी, झालं पण ते झालं पण दोनतीने काम झाले माझे पण हाल फार झाले माझे आज दिवस भर
हम्म मग काय तर आणि त्याला एषटीच्या पासला काय काय? कागदपत्रला घेऊन यायला
काहीच नाही फक्त आधार कार्ड घेऊन जावं लागायचं त मी सगळंच नेल ते डॉक्युमेंट पण नाय काय लागलं आधार कार्ड लागलं ते आयुषमान कार्डच्या तिथंत फ रेशन कार्ड पाहिजे हो त पण ते काही माझं काम झालं नाहीय ना, आ आभा कार्ड काढलं तर तिथं पण फक्त आधार कार्ड ह बाकी नाही काय लाग आपण माहीव केंद्रात गेल्यावर किती काय काय काय काय डाॅक्युमेंटस सांग कि पण हे तर काहीच नाही, एवढी मी नेली होती अस सगळं नेलं होत, पण फक्त आधार कार्ड न रेशनकार्ड कार्डच लागल मला आणि हा या तिचा लाखला म्हण मला मी बाहेर विचारयला घे ते मी एका ठिकाणी सातशे रुपये सांगितल एका ठिकाणी पाचशे रुपये, सांगितले इथ फ्री मधे दोन मिनिटात आला, माझा हयातीचा दाखला आणि तो हा हो तो माणूस म्हणला, मॅडम ते बँकत सबमिट पण झालं आणि थँक्यू म्हणून मेसेज पण आला असेल बघा तुम्हाला म्हण बघितलं तर आलं पण होतं ते लगेचो टी ते लगे मेसेज येते. आपला नंबर दिलेला असत त्यामुळं. आणि हयातीचा दाखला पण आता कंपलसरीये त्याच्यामुळ पेन्शन तेन बंद झाली अस तिथे पण करूनराली बाई. ख एवढं प्रत्येक ठिकाणी सातशे द्या आठशे द्या पाचशे द्या माझ्या केंद्रावर प्रत्येक ठिकाणी पैसे मागते माझे दोन तीन कामं फ्री मध्ये झाली.
होयखे मका य. उगाच पैसे भरायच. काम फ्री मध्ये होत असल तर कशाला पैशे भरत बसायचय. ते आणि स्किम आलेली म म्हाईत झाल म्हणून. बरं आहे तुला.
होय ते काल ते कसं मी जर बाहेर चालले होते. आणि तिथे बोर्डावर लिहिलं होत. सगळं म्हणजे असं मोठा एक फलक तयार केलाात त्याच्यावर लिहिलं होते ते वाचलं मी. म्हणलं जन बघून तर युयात. म्हणलं. म्हणून गेले होते पण पाय का? का इथल्या आपल्या इथल्या बायका तर सगळ्या सकाळ सकाळ गेल्या होत्या मी नाई बी सकाळी गेले जरा गर्दी कमी म्हणल त्यांनी दहा ते दोन वेळ दिली होती. मग मी कितीला गेले एक ला गेले. गेली जरा गर्दी कमी असेल म्हणल. कुठल काय तेवढीच गर्दी, अक्षरश आम्ही बरोब बर पाचला घरी आले. आल्यावर जेवलि मी मला वाट
आणि मग दहा ते दोन टायमिंग होत तर दो पाच पर्यंत चालूच होत ते?
हो हो घेतच होते ते बी. अण बायकत पण नंतर नंतर त्यांनी जे घेतले का नाही बायका साडे तीन ला बंद केलं तीन साडे तन ला बंद केलं त्या नंबरातच तेवड्या बायका होत्या जवळ जवळ कित्ती बायका होत्या. माझाच चारशे चारशे चौऱ्याहत्तरावा नंबर होता. त्याज्या अगोदर किती झाले अगोदर किती वेळा झालं किती वेळा नंतर किती होतं कुणाच ठाऊक?
काय तर.
आपल्या इथले बायक पण गेल्या होत्या सकाळी पण मी नाही सकाळी गेले म्हणल आपण दुपारी जऊ सगळं कामावरून गेले मला वाटलं येल एक तासात दोन तासात तर कुठलं काय पाच वाजले बरोबर घरीयायला.
म दिवस तकडेच गलाय त.
दिवस् तकडेचला पण झाले दोन तीन महत्त्वाची कामं झाली तरी
हम्म काय तर ते पण महत्त्वाचं आहे सोड आपल्याला माहिती नस ते बांधकामच्या हच्यात पण किती किती काय काय फायदा ह आता जून मध्ये ते अ पोरांचे शिष्यवृत्ती मिळ त्या त्यानंत फिल्टर काय ना नवीन आलय म्हणे आणि आता तर सांगाल तितके लॅपटॉप आणि सायकल पण मिळणार आहे त्यातन. चांगलंय बर ते भांडी पेटी ते पण मिळतंय स
मी आणली का नाही पे ते येवढं फिरवते ति नी तेच आणि अक्षरशः मी ते कोल्हापूरला
आधी व म्हंजे आता आ तू काय क जाणार असशील तुझ्या इच्छेवर असतेय ते. जर तू जाणार अशेल तर तू आणायचं नसलं तर मगं पैशे देऊन पण येतेय कि ते इथं.
नाई आम्हाला त्यो माणूस ते तसं काहीच म्हणला नव्हता तेव्हा, तुमची तुम्ही चं आणायचं तुम तुम्ही ते ला ते ला आम्हाला ते कुपन दिलेला तुमची तुम्ही जाऊन कोल्हापूरला जाऊन घेऊन या म्हणलेला. म मी कोल्हापूरला जाऊन घेऊन आलती हायवे एकटीन ती पेटी उचलून मी पार आले होती हिकड माझी मलाच भीती वाटायल
हम्म हम्म ते कूपण आणयला आपणच जा लागते. ते सोड कूपण आपण आणलं की नाहीं फुढ एक दोन दिवस त्यानी त्यांच त्यानी आ आपण पैशे दिले दोनशे रुपये त्यांनी म्हणतायत इचलकंरजित. हम्म.
हं आमच्यात ते मी घेऊन आता त्याला तीन वर्ष झाली बघ हां तेव्हा त्यांनी म्हणलं होतं त तेव्हा ते कोण कुठलच मी आता काम करून देणारेय कोणच तसं नाही म्हणले. आमची आम्हीच. ते आपल्या भोवती वाटतं पण हे सरकारी काम
होय. लई झंझटय हाय सोड त्याला झंजट लई. खरं पण अ केलंच तर लई फायदा हाये ग अ ते एकदम त्यांच पोर दहावीला असेल तर एकदम दहा दहा हजार रुपये मिळालात त्यांना.
बाई बाई! आपल्याला कस होत ते माहीत नाही बायकांच कसं ते एकमेकाला आपल्याला जर काय माहित असलं पटकन एकमेकांना सांगाव तसं करत नाही बायका हा करत नाही तसं बघितलं मी आज मला पण माहित नव्हत आता आपल्या तिथल्या बायका गेल्या दोघी तिघी काहीच माहित नाही वाटत ते उगीच ती काल मी सहज बाहेर गेल्यावर मला कळालं म्हणगे आपण दोन चार वेळेस बघून तरी याव म्हणलं असतं म्हणून गेले होते झाले पण जते होते बाहेर पैसे घालव तसेच झा झाल थोडं काम तर तेवढंच
हम्म म काय
ते सरकारी कामांना पैसे फार लागत तेच वाटते
हो आहे म काय तर
हम्म हम हम
फ्री मध्येत असतात खरं तेगच मधलामधे पैसे काढतात
होय
हम्म
तू केलाय काय ते बांधकामच
बांधकामच माझं केलंय मी माझं ते कार्ड आलं ते हेच ते आयुष्यमान कार्डच आहे ग बरोबर आहे ते आयुष्यमान अगं ते बनंमधूनच येत आहे ना खर त्याच्यावर पण आहे की आपल्याला काय झालं तर दवाखाना खणाला ते
त्याच्यात ह ती स्कीम आहे त्याच्यात पण हे आयुष्यमान कार्ड मला त काय म्हण मी ते तथ लेडीज होती त मी म्हणलं आभा कार्डामध्ये आयुष्यमान कार्डामध्ये काय फरक आहे म्हटलेकशासाठी असते तर आभा कार्ड हे दवाखान्यासाठी असतं अ हयाला दवाखान्यात म्हणजे तुम्हाला पैसे घालायची वेळ येणार नाही मोठ काहीत झालं इमर्जन्सी ते असलं ते आपल्याकडें अचानक पैसे नसते ते वरून मिळत सरकारकडून आणि आयुष्यमान कार्ड तसे एक प्रकारच भीमा उतरलं जात म्हणज आपल्या ना सांगा
मला एक त्यातलं कार्ड मिळालंय बांधकाम मधन म्हणजे घरात येऊन त्यांनी चेकिंग करून गेले म्हणजे आता आपण जर कोल्हापूरला कोल्हापूरला जर आपण गेलो तर कोल्हापूरमध्ये फक्त आपलं चेकअप होतय तिथ आणि जर आपण जात केलो म्हणजे घरला आता घरी आलं कनी सगळ्यांचच होते चेकिंगमध्ये म्हणून तिथल बंद केल्यात म्हन कोल्हापुरातल आणि हि च करतात आणि इथच केलीस कनी तर मग त्यांनी इथे आपल्याला घरात एक कार्ड देतात कार्डवर पण कनी आपल्याला साध सर खोकला जरी असला तरी पण आपण तिथ जाऊन चेकिंग करू शको ते म्हणे दावाखान्यामध्ये
आमच्या वेळेस नव्हत असं काही मे दोन मे दोन तीन वर्ष त्याच्या खाली के नाही तेव्हा असं कायचं नव्हत
आता ते मॅडम मला परवा आल्यावर घरी सांगालत्या ते आत्ता नवीन आलेय ते घरी तपसायच ते नवीन आलय सोड म्ह सगळ्यांचं चेकिंग होत घरातल्यांच म्हन मला म्हणालतीत की तुमच्या सासूला पण बोलवून घ्या म्हणून त्या वेळला ते इथं कुठे होती ती जीला होतो कनी तेव्हा
उलट परय कि आस असं म्हणजे घरी येऊन तपास जाऊन म्हणजे सुविधा भरपूर
होय होय की सगळ्यांच आणि हेंनी घरात नव्हत म्हणजे पोरींच होत नाही म्हण अजून त्यांचे हे पूर्ण व्हायचंय म्हणून आणि त्यांनी घरात न्हवते म्हणून नंतर आणि परत आलेत त्यांना चेक करायला पूढ आठ दिव विचारलेत मला हायेत का घरात आलात का म्हणून आणि आणि परत त्यांना चेक कर मग ह्यांचं पण सगळं चेक केलंत रक्त उंची ते वजन बी पी सगळ सगळं चेक अखला
आता आपण तिथे का नाही रक्त रक् मक्तदान शिबीर पण तर तिथं सगळी तपासणी बीपी, शुगर, अजून वजून चरबी पोटाची. चरबी वाढलेली असली, जाडी असती, कोण खूप बारीक असतय, सगळं सगळं होत ग तिथ काय पण त्याच्यामुळ भरपूर भरपूर गर्दी होती, असं कळना झालं तिथं काही एवढी गर्दी होती पण सगळं असल्यामुं गर्दी थोडीस. कुठले कुठलेुठले कसं बारसाला लगेच कळते कुठं येत्यात बाईक आलय.
हो मग काय तर. च आणि काय म्हणा
मुली अभ्यास केला काय?
अभ्यास करायला
स्वयंपाक.
स्वयंपाक झालंय, त्याचात त्यांचा अभ्यास झाल्यावर जेवायचं.
डय कय ह रहणा करला मज डोका दु दुखायला लागले, असं काय नको वाटायला लागले.
ते उशिरा जेवण झाल्यामुळ.
आत्ताच जेवली मी आज.
म काय,